हॅलो. बोल की. हा बोल ना.
चालतय. आवाज यतोय का?
चाललय स्वयंपाकाची -येतोय येतोय स्वयंपाकाची तयारी.
हॅलो.
काय केला स्वयंपाक? करणार आज स्वयंपाक? अस-
हम चाललय. बघायचं काहीतरी करायचं चाललंय. काही तर करायचं चाललंय ग. हम्म. तू काय केलंयस?
हा हा हा हा. म केली होती सकाळी आजून- करायच संध्याकाळी. सकाळी मी पनीर केलंत. पनीरची भाजी केली.
अरे वा! आमच्या तक्षला फार आवडती, कशी केलिती?
हो का? पनीर पहिला- ह. पनीर पहिला कट करून घेत- ल. हॅलो.
हा. बोल की ऐकते. ऐकते बोल. हॅलो.
हॅलो. हा. पनीर घेतलं आन, हॅलो. हा पनीर आणलं. मग की नाही - हा ते कट करून घेतलं ग पनीर. हॅलो. आणि टोमॅटो, कान- टोमॅटो, कांदा सगळं ते तेलात भाजून घेतलं. आलं, लसूण, कोथिंबीर- जिरे तेपण तेलात सगळं भाजून घेतलं. आणि मग मगज - बी आणि काजू आणलं होतं. ते पाण्यात भिजवलं होतं. म जे हा तेलात भाजलेलं होतं ते मिक्सर मधून वाटून घेतलं आणि मगच बी यांनी ते काजूत- ते पण वाटून घेतलं. त्याची पेस्ट केली वेगळी. हा. नंतर ना, मग त्यात तेल घातलं, जिरे घातले आणि ते- टोमॅटो कांदा आलं लसूणची पेस्ट घातली थोडस लाल तििकट घातलं कलर यायला आणि ते थोडी काजू ठेवले होते मी ते काजू पण ते तेलात घातले कारण पनीर आणि काजूच कॉम्बिनेशन छान होतं नाही
हा हा हम हम
कांद्याची ती तिवरी वगैरे घातली सगळी आणि पाणी घातलं आणि पनीर मसाला दुधात मिक्स करून घातला मग ते तळलेलं पनीर त्यात घातलं थोडस पाणी घातलं उकळी दिेली थोडीशी तवीपुरती साखर घातली मीठ घातली मस्तपैकी पनीरची भाजी तयार झाली
अच्छा
हम्म आणि रोट्याम रोट हम्म
बोलकि
रोट्या मैद्याच्या केलत्या ग मैदा आणि दही मिक्स करून त्याच्या रोट्या केल्यात तवा असा पालता घालायचा गॅसवरून त्याच्यात पालता तवा करून भाजयचा हम्म छान होते हॉटेलमधल्यासारख्या होत्या
हम् तुझी ते तुरीच्या डाळीची आमटी पण छान होती म्हणे
होय काय
हम्म ऐकल होतो मी
मला खिंच गुळ घातलेलं पुरची डाळ मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून शिजवून घेते आणि कढाईमध्ये तेल घालून टोमॅटो कांदा लसूण आलं ते सगळं घालून घेते हळवद लावते तट आपलं काळ तिखट मीठ सगळं घालायचं आणि ते शिजवली डाळ हाटून घ्यायची जरा रवी आणि मग त त्यात घालायची आणि मला चिंच गुळ घातलेला आवडते मग थोडसं चिंच आणि गुळ घालते आणि असा आपला कुठला गोडा मत ला वैरे घालायचं वरून कोथिंबीर घालायची मस्त होती आमटी
आणि कुठल्या करतेस भाच्या
सगळ्या माझ्या करते सगळ्या
म्हणजे तेच कुठल्या कुठल्या
कारल्याची करते मला कारल्याची तर फार आवडते कोणाला आवडत नसेल मला आवडते कारल्याची भाजी
होय ह
पण खात नाही पण मी खाते त्याची बाजू
हम् बरोबर आम्ही नाही कोण करत हम्म
पोटात जायला पाहिजे की भाज्या
आणि तू म्हणे सातारला गेल्यावर वांग्याची भाजी केली होती म्हणे
आह
वांग्याची भाजी केली होती म्हणे
होय होयय
ती कशी गेली तस
म मसाला अस क खोबरं जिरे कोथिंबिर टमॅटो कांदा आलू लसूनणची पे सगळ बारीक करून घ्यायचं ते आणि वांगीच अ ब वांगी धुऊून घ्यायची आणि थोडस शेंडा ठेवायचा त्याचा आणि चार असं कट करायचं नाही पण चार भाग असे करायचे मधून जरा जरा त्याचे कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्या कांद्यामध्ये तो आपण जो मसाला बारीक केला होता. शेंगदाण्याचा कूड घालून मीठ घालून ते मसाला मिक्स करून घ्यायचा. आणि ते त्यात भरायचं ते वांग्या मध्ये.
बरं!
आणि हा तेल घालायचं. आणि कांदा घालायचा. वांगी घालायची. ती आपण भरलेली वांगी हम्म भरलेली वांगी घालायची. थोडस पाणी घालायचं झाकुन ठेवायंच वाफेवर शिस्तीत वांगे मस्त पैकी वरून कोथिंबीर घालायची.
अच्छा! नक्की करून बघत.
बस बर ब पोराला तुझ्या आवडेल. छान! लागतेय.
आणि आणि काय? करतेस गोड मध्ये काय बनवतेस. श्रीख श्रीखंड, अम्रखंड
घरात ते हो गुलाब जामन करते, कि खवा आणि थोडासा मैदा मिक्स एक किलो जर ख असला तर त्याला पावशवर मैदा घालायचा. आणि एक तासभर भिजत ठेवायचं. त्याला
हम्म हम्म हम्म!
लागलं, तर असं घट्ट वाटलं तर थोडस दूध घालायचं त्याच्यात. ठेवायचं झाकुन ठेवायचं. हम्म! नंतर एकदा हो हो. हो हो हो हो आमच्याकडे करतात. इथ कसं इन्स्टंट पॅक मिळतेत. म तिकडं गेलं एक तर कधी, तर हा होय, खव्यापासून तिकडे गेले. की आ कधी तर खावा म खपासून ते छान! तसेचं अगदी खरं ओरिजनल ते ओ कसं इन्संट असतं. आणि ते इन्स्टंटच असते की, नाही ते जास्त दिवस राहत नाही गं. दोन दिवसात जर वेगळे चव लागतय. त्यापेक्षा हे आप हम्म! ते खव्याची नाही ते फार मस्त लागतात. निदान आठ दिवस तरी टिकतात. स राहत नाही, सोड आठ दिवस पण टिकतात. आठ दिवस.
हम्म! ते काय गुलाबजामन म्हणलं, कि एका दिवसात पण संपतं.
होय होय होय.
बाकी कशी येस?
काय नाही, ब निवांत मस्त मजेत.
हम् हम् हम् मी पण करणार शेंग्याची भाजी, भाकरी त्याच्यानंतर भात.
हम्म!
तक्ष ला आवडती ना, भाकरी कधी तर खायला.
हो, पाहिजे गं सारखं चपाती चपाती नको वाटतंय. आम्हाला भाकरी कधी, तरी पाहिजे.
हम्म! त्याने आजच सांगितलें, शाळेतनं आल्या आल्या. संध्याकाळी भाकरीचं हम्म! त्याला आवडत ते आणि पालकाची भाजी.
घरघट्टा काय पालकाचा? पालकाचा गरगट्टा मस्त होतो. त्याच्यावरती भरलेल्या मिरच्या वगैरे तळून छान! लागतयं.
हो, ते लसूण घालून करते. ती चांगली लागते. त्याला, आवडते कशी हम्म! विगळचं टेस्ट येती नाइ.
हा ह.
हम्म ते आवडते त्याला फार हो होय डब्याला असत
हम्म
पनीर सारखंच होतय ग आता आणि आता काय दुसरं भाजी काय म्हणलं तर पनीर बाहेर म्हणलं तरी अशी
होय होय होय
हम्म नाहीतर मग काजू
होय काजू मसाला पण मस्त होत कस आपल्या पाले भाजी मुलांना शरी चलं अस डब्या आप रोज भाजी तर पोरांच्या पोटाते घरात अस कीोरी को ते नको करत बसते शाळेत कसं टीचर त्या भीतीने जरा खातात तरी
हम्म नाही हा पहिल्यापासूनच खातोय खाण्याचं काही नाही त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा हॅलो हॅलो मिरचीचा ठेचा
हा तेेत सखमचीटू
मी ते काय मिरच्या भजते तेलात त्यातच लसूण घालते आणि वर हे घालते जिरे वगैरे आणि ते झाकून ठेवते इकड पद्धत काय माहिती का ते वाटून घेत ताना ना म्हणजे ते हे झालं की नाही मिरच्या वाफल्या की नाही हा त्याच्यात वाफून घेते ते वाफल्यान चांगड लागत ते मग त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात काय करते मग त्याच्यात शेंगदाने इकड शेंगदाने घालायची पद्धत आहे त्या्याच्यात
हा मी मी पण घालते शिंगदाण्याचा कूठ घालते कूठ शिंगदाण्याच हा
आणि ते सगळं मिक्स करून मीठ वगैरे चवी पुुरतं सगळं घालून मग मिक्सरला काढते
हम्म वरणाने हिंगाची फोडणी द्यायची फार सुंदर लागत हिंगाची फोडणी दिली
च कथ फोनणी परत
मी काय करते कांदा घालते लसूण घालते कांदा पण घालते मी कांदा घालून बघ एकदा मिरचीच ठच्याते आपण मिरची भासतो ना तेव्हा कांदा पण भाजायचा झाकून ठेवायचा त्याच्यावर एखादा ताट उडत उडायची भ तेस्ती ना मिीरच्या मका हा मिर्च पवन कांदा लस तून आणि जिरे हे सगळं मी अस ताट झाकून गॅस बारीक करून चांगलं तेला ून घेते मग काढल्यानंतर ना अगे दोन दिवस समतो ठेयचा ठ्यायचा कुठून राहतो लगे समतो ठेयचा मला तर फार आवडत छ जास्त करायचंच नाही तेवढंच तेवढं ताजस दोन दिवस कस हो कांद्याना जरा तिकीट पणा मरतो ज मिल तिकट असेल मग पोरना जरा पणतय कांद्या न जर ते म तर मग मी त्याच्यात लि भू पण पळते कोचिंग वगैरे लिंबडू पिळते मर हिंगाची फोडणी देते मस्तचला तो तिकट अजिबात होत नाही आंबट असं छान लागतो
हम्म हम्म हम् हम् ह आम्ही तिखट खातो दही घालून खायचं आपलं
हम्म लिंबू घातल्या बघकी चवले भारी त लिंबू घातल्यावर पण
हम् बघते आज केल्यावर
होश आहेशस तर बग की बई आमच्याकडे पण नाही कसलंच नाही आता जून महिना निम्मा संपला तरी पावसाच प
हो जून मध्ये कुठं ऑगस्ट मध्ये जास्त
नाही जून महिन्या निम्मा संपला तरी पण पावसाचा पत्ता नाही ग
हम्म हम्म हम्म हम्म आमच्याकडे मध्ये होत मी आले होते ना त्या वळेस होता.
पाऊस कुठं याया लागलाय.
पावसात मस्त पैकी गरम भजी खायची मग
होय होय होय होय भजी म्हणलं की मस्त पऊस इकडं पाऊस पडाया लागला की इकडे भजी चालू कांदा भाजी छान मिरच्या तळून कांदा भजी भराय लागते बर बर बर
कांदाभजी वडापाव
हम्म मला वडापाव नाही एवढा आवडत कांदा भजे घरात गरम गरम बाहेर पाऊस पडत असत दार बंद करायचं गरम गरम भजी करायची मस्त पैकीे चहा आणि गरम गरम भजी नंतर न दार उघडायच हवा खात भजी
चांगलंय चांगलंय
हम
आत्ता काय चहा पीतीस वाटतं
काय चाललंय शाळेत जाऊन आला का तक्ष
हो जाऊन आलो की आत्ता आलो आम्ही आत्ता
हम्म
ते त्याच उद्या फोर टू चं शिक्षण आहे ग शाळेत
ह